हॅल!
हॅलो!
हाय!
हो येत आहे, झोपली नाही अजून
अ नाही आता झोपायचीच तयारी करू
अच्छा अच्छा वेडानी झोपते का?
हां! हा म्हणजे दहा अकरा वगैरे वाजून जाता, साडे दहा अकरा.
अच्छा अच्छा, अच्छा रोज म्हणजे किती वाजता झोपते तरी तू?
इकडे तर अस लेट होत राहत म्हणजे आता कॉलेज सुरु अस आपल्यावर काहीतरी, काहीतरी काम असतंच.
अच्छा अच्छा हो!
हा त्याच्यामुळे तिकडे लेट होऊन जात.
हूं हूं हूं! काय म्हणते आणखी.
अजून तर काही नाही, तू सांग तू कधी झोपते.
मी लवकर झोपून जाते, अकरा वाजता वगैरे पर्यंत आमचं होते. झोपनं अकरा कधी कधी मग बारा वाजून जातात.
अच्छा अच्छा बाकी घरचे वगैरे झोपले का?
नाही झोपायचीच आहेत त्यांचही लेटच राहते. त तो छोटा बेबी पण थोडा लेटच करतो झोपायला.
हा का अच्छा अच्छा.
सां हे!
अजून काय जेवली मग.
आज मी जेवली सांग पोपटी ची दाण्यांची भाजी.
अच्छा अच्छा!
हा हा! काय म्हणते आणखी मग आणखी तिकडे कोणी रिलेटिव्हज नही असतात का तुझे
इकडे म्हणजे! इकडे कस आहे हा गाव म्हणजे खूप सगळे होते आधीपासून आम जे आजोबा वगैरे, तर इथे सगळे अ ते भाऊ, भाऊ होते ना पाच भाऊ होते तर त्यांच्या पूर्ण फॅमिली वगैरे इथेच आहेत याच गावाला.
अच्छा हां!
हा फक्त माझे आता सख्खे बडपप्पा वगैरे ते. नागपूरला राहता.
अच्छा अच्छा!
बाकी इथेच आहेत सगळे, सगळे रिलेटिव्हज. इथं आहेत म्हणजे आमच्या आजूबाजूला वगैरे पण.
अच्छा अच्छा चांगलं आहे ना रिलेटिव्हज आहेत तर.
हा तेच म्हणजे कुठं पण गेलं तर आपल्याला ओळखीचेच लोक दिसतात
अरे वा चांगलं आहे मग तर चांगली मजा येत असेल मग तर तिकडे तुमच्या गावाला सगळे अ म्हणजे रिलेटिव्हजच आहेत तर हो आणि मग तुझी मम्मी वगैरे कुठली आहे ग
माझी मम्मी इकडे जवळ एक साकोरी म्हणून तालुका आहे तिथे थे गाव आहे तिचा खैरी म्हणून
अच्छा अच्छा तीकडली आहे का छान अच्छा मग तिकडे वगैरे नाही जात का कोणी, म्हणजे असेल ना आजी आजोबा मामा वगैर घरी तुझे
आजी आजोबा आहे. दोन मामा आहेत मला
अच्छा
अ कधी जात ना तू म्हणजे असं निमित्ताने अस एकदम जान वैगेरे नाही होत आजी आजोबा वगैरे येत राहतात म्हणजे मध्ये मध्ये भेट वगैरे घ्यायला आम ची आणि मामा वगैरे पण येत राहतात
हो का चांगल आहे आणखी काय म्हणते? लहान असशील तेव्हा जात असशील ना मामाच्या वगैरे गावाला आपण कसं जात राहतो. मी पण छोटी होते तर खूप जायची. सुट्टया लागल्या की जायची मामाच्या गावाला,
हा का मी पण गेलेली आहे म्हणजे एक दोन वर्ष गेली होती मी.
अच्छा आम्ही आधी खूप जायची. दोन दोन महिने राहायची मग,
हा का
हम्म
मला कसं मी आधी जेव्हा लहान हो ती ना तेव्हा मी मम्मी शिवाय जास्त राह राहतच नव्हती.
अच्छा
त्याच्या त्याच्यामुळे मी काही जास्त दिवस वगैरे अशी राहिली नाही. तरी पण थोडीशी मोठी झाल्यावर मी राहिली आहे. मावशीकडे पण आणि मामा वगैरेकडे पण पण असं एकदम एक दोन महिने वगैरे नाही राहिली कधी
हम्म हम्म हम् लहानपणी आपण जातो ग लहानपणी मज्जा येते ना, आपल्याला काय तेवढं समजत नाही बस खेळायचं.
तेच ना आणि आधी कसं आपल्या आपण लहान होतो. तेव्हा मोबाईल वगैरेच काही नव्हतं एवढा क्रेज
हो मोबाईल कुठे आपल्या तर काळात मोबाईल होत नाही आपण बाहेरच खेळायचं किती गेम होते अलग अलग प्रकारचे आपण
वगैरे पण सोबत आल्यावर पण ते मोबाईल मध्येच काहीतरी करत राहतात.
हा तेच आपण कसं मस्त खेळायचो. अलग अलग गेम खेळायचो आम्ही तर चार बहिणी होतो तर आम्ही खूप गेम खेळायचे.
हा तेच ना.
हम्म.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
तू कोणती गेम खेळायची लहानपणी?
गेम म्हणजे आता इथे मी माझी खूप सारे फ्रेंड्स होते इथे गावाला. आम्ही खूप खूप काही खेळायचो आम्ही, लगोरी खेळायचो कबड्डी वगैरे पण खेळायचो. भांडे वगैरे खेळत होतो तेव्हा खूप गेम्स खेळायचो आम्ही जे आठवलं ते खेळायचो.
हा हां, चांगला आहे ना.
हा. खूप मजा यायची ग आधी म्हणजे कसं आता ते सगळे मोठे झाले आहेत.
खूपच म्हणजे गेमस वगैरे खेळायला खूप मजा येत होती वेगवेगळे गेम राहायचे ना. एन्जॉयमेंट होऊन जायचं आपलं.
हा, मी तर दिवसभर खेळतच राहायची.
तेव्हा आम्ही लहान होतो तर सी आयडी वगैरे यायची ना मग मी तेच खेळायचो सी आय डी मधले बनायचो आणि ॲक्टिंग करायचो.
हा.
हा हा, माझ्या सगळ्या फ्रेंड् जमायच्या खूप फ्रेंड्स होत्या. त्या देमाच्या छोट्यापणी घरी यायच्या. आणि माझ्या बहिणी वगैरे पण होत्या ना.
हा, ते तर आहे.
हां, असं आहे. तर आम्ही खूप खेळायचो.
आता जस मी ज्यांच्याशी खेळत वगैरे होती ते आता म्हणजे सगळे मोठे-मोठे झाले ना ग. आता एक एकाने तर स्वतः च बिझनेस पण सुरू केला आहे.
अरे वा छान! कोण आहे?
आणि माझा भाऊच होता म्हणजे. त्याचा मोबाईलचा शॉप त्यानी सुरु केला.
अरे वा! खूप चांगली गोष्ट आहे ग बिजनेसच आजकाल कसं जॉबमध्येध्ये तेवढा पैसा नाही जेवढा बिझनेस मध्ये आहे. बिझनेसमध्येच खूप माणूस कमावतो.
तो आधी दुसऱ्यांच्या दुकानात काम करायचा असे काही हजारांनी. सात- आठ हजारापासून स्टार्टिंग केली होती त्याने आणि आ आता खूप पैसे कमवतो तो म्हणजे स्वतःचं दुकान वगैरे टाक ल आता काही महिन्या
अरे वा! चांगलं आहे ना म्हणजे दुकान टाकलं तर खूप मोठ
हा आणि चांगला म्हणजे त्याला आयडिया आलाय आता. तो छान करत आहे म्हणजे त्याच्या बिझनेसमध्ये.
खूपच डेव्हलपमेंट केलं ग त्याने म्हणजे दुकानात काम करायचं आणि म्हणजे आता स्वतःचंच चालू केलं म्हणजे.
हा आणि गावाकडे वगैरे कसं आमच्या गावाकडे मुलं वगैरे जास्त हे नाही करत. अ म्हणजे समोर जाऊन असे खाली वगैरेच राहतात जास्त जास्त करून जास्त घ म्हणजे इकडे गावाकडले लोक शिक्षण वगैरे हा तेच.
अच्छा अच्छा नाही खूप प्रगती म्हणजे बिझनेस करणे म्हणजे खूप प्रगतीच झाली ना आणि एक तर म्हणजे तू म्हणताय की आधी तो म्हणजे कामच करायचा बा दुकानामध्ये तर स्वतःच शॉप म्हणजे त्याला एक मेहनत लागतेय ना सर्व गोष्टी बघाव्या लागतात बिजनेस
हा आणि घर ची वगैरे पण परिस्थिती खूप म्हणजे चांगली नव्हतीच त्यांची पण आता त्याच्यामुळे खूप त्याने घरात वगैरे सगळ्या वस्तू वगैरे आनतोय तो आता घर रिनोवेट करायचा पण विचार सुरू आहे त्याचा. आधी पण केलेल आहे आता अजून विचार सुरू आहे त्याचा.
बरोबर आहे बघ बर आजकालची मुलं म्हणजे कोणते कोणते म्हणजे चांगल्या गोष्टी करायला लागतात तर मग चांगलं करत.
हा तेच ना हम्म.
हम्म चांगला आहे.
हां तेच. बाकी तर काय बाकी अजून मी त्यांच्याशी ज्यांच्याशी खेळत होते त्यांचे लग्न वगैरे पण झालीयेत काही काय मुलींचे वगैरे
इतक्या लवकर का ग?
हा म्हणजे आहेत आता झाली त्यांची लग्न आणि माझ्यापेक्षा मोठ्या होत्या तशा त्या पण जास्त पण नव्हत्या त्यांनी लवकर म केलं म्हणजे.
अच्छा हो का नाही माझ्या मम म मित्र मैत्रीणींमध्ये म्हणजे आता जस्ट स्टार्ट झालंय लग्न वगैरे नाही का कोणाकोणाचे एक दोन जण माझ्या मैत्रिणींचे झालेत. आता बाकी तर आहेत म्हणा आता होईन.
हां.
आता ट्वेंटी सिक्स आता सुरू आहे तर करतात याच्यानंतर नाही का आज. काल ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एटमध्ये होत राहतात.
कसंय ह्या गावाकडच्या मुली वगैरे त्यांना तेवढं शिक्षणाकडे जात नाही ना ग जास्त.
हा कोणी कोणी करतात म्हणा म्हणजे त्यांच्यामध्ये लवकरच करतात.
हा पण आमचं तस वगैरे काय नाही आहे त्यांनी त्यांच ते स्वतःच्या इच्छेनेच लग्न केलेत असं काही आमच्याकडे एज वगैरे बॅरियर नाही आहे तेवढ लवकरच करा वगैरे
हा कोणी कोणी करतात ना म्हणजे लवकर फॅमिलीमध्ये म्हणजे शिक्षण सुरू राहलं तरी म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये कस लवकर करून घेतात
हा हा ते
असं आहे पण आजकाल कसं म्हणजे आधी करायचे म्हणजे चोवीस पंचवीस म्हटलं करायच्या आधी पण आता कसं लोक शिक्षणच करत असतात तर मग आता थोडं लेट करतात पुष्कळसे लोक
ते तर आहेच आणि खास करून आजकाल मुलींना तर म्हणजे खूप अशी समज आली आहे की लग्न सगळ्यात आधी लग्न नाही करायच, आधी करिअर वगैरे करायचा म्हणून आजकाल खूप मुली करिअर वर फोकस करायला लागलेत हां. आणि चांगली गोष्ट आहे ही म्हणजे
हो ना.
हम्म.
आणखी काय म्हणते ग
काय नाही तू सांग.
आता जेवण वगैरे झालं आता झोपेल मी नाही का अकरा वाजता झोपते मी
हा का, मी पण झोपणारच होती आता तुझ कॉल वगैरे ते येत होते म्हटलं बोलून झोपावं. बाकी मम्मी पप्पा वगैरे झोपलेत माझे
अच्छा झोपले का सगळे.
हा हा झोपले
अच्छा. आणखी पाऊस आला का ग तिकडे.
नाही ग आज पाऊस वगैरे नाही आला.
अच्छा मग रात्री आता तुम्ही अह आता तर पावसाचे आतमध्येच झोपत असाल मग उन्हाळ्या वगैरेमध्ये गावात तर बाहेर पण झोपतात ना खूपशे लोक.
हा तस झोपत वगैरे तर होत्या आधी पण आता कसं अह एक दोनदा ते वाघ वगैरे अस तात म्हणून ऐकलाय अशी न्यूज वगैरे हा म्हणजे कसं आता येतात.
जंगल असेल ना तिकडे तर मग आढळत असतील नाही का वाघ वगैरे पण.
ते ग खूप अशे झाड वगैरे आहेत तिथे हरीण वगैरे ते असे प्राणी पण दिसले आहेत आणि एक दोनदा कोणीतरी अस सांगितलय कि वाघ दिसला बा म्हण म्हणजे रिस्क नाही ना घेऊ शकत जरी नसला तरी भीती वाटते. त्याचा मुळे आता कमीच झोपतात.
हम्म हम्म हम्म तसं बाहेरच म्हणजे म्हणजे मी आधी जाय ची ना माझ्या मामाच्या वगैरे गावालं तर रात्री आम्ही म्हणजे तिकडे बाहेर झोपत होते माझ्या मामाच्या गावाला नाही का
हा हा हा.
खाट वगैरे अंथरून मस्त बाहेर झोपायचे तर मग मस्त थंड थंड वाटायचं आणि रात्री म्हणजे खूप छान वाटते ए सी मध्ये इतकं चांगलं नाही वाटत जेवढं बाहेर वाटते. बाहेरच्या